हा हॅलो. ऐकू येतय ना व्यवस्थित?
हा येतोय-येतोय स्पष्ट यालाय आज आवाज. ह आता स्वयंपाकाची तयारी.
स्वयंपाकाची तयारी चालूय. हा- हा
मीटिंग चालू होती ना,
हो- हो याची -आशाची वर्करची ना?
होय -होय मिटिंग होती आढावा मिटिंग.
हां
हम. मग आता मीटिंग न आले चाला आता बाकीचं काम घरच.
मग त्याला लिखाण वगैरे पण भरपूर असते म्हणायचं ते पण करायचं हे पण करायच.
हो होय लिखाण आहे ना.
मगज मॅनेज कसं करताय म्हणायच येवढं सगळं.
आहे त्यातूनच. या सगळं आता तेच की त्यातूनच जरा इकडं वेळ द्यायचा. जरा मलांना शाळेला सोडायचं घेऊन यायचं.
हा हा
हम्म ते पण काम आहे गे ती एक ड्युटी असते.
ह ह ह
आल्यानंतर संध्याकाळी हे ते कामावरून दुपारी आल्यानंतर तर मग वेळ भेटला की हे टास्क वगैरे करून घेते पूर्ण.
हा हा मग टास्क वगैरे अजून झाले नाही का पूर्ण तुमचे?
नाही माझ्या तर फोन फ्रेंडचे थोडे राहिलेत तेच पूर्ण करायचेत.
हम हम मग तुम्ही कार्यावर वर्क किती वर्ष झालेय कराय लागला?
मी गेले तीन वर्ष झाले जेव्हापासून म्हणजे सुरुवातीपासून आहे मी तीन वर्ष झाले.
होय काय हां- हां
हो, पहिल्यांदा टास्क आले की नाही तेव्हापासून मी यावर काम करते.
हो हां- हां यावर पेमेंट प्रोसेस वगैरे,
आहे हे व्यवस्थित येते पेमेंट. ज्यावेळी सांगितलेलं असतय ना त्यावेळी पेमेंट बरोबर येते म्हणजे आपलं आता तर कसं आहे आपलं काम कमप्लेट झालं की आपोआपी होऊन जाते पेमेंट म्हणजे सगळ्यांबरोबर यायचंय असं पेंडिंग वगैरे काही नसतय.
हां म्हणजे पेमेंट प्रोसेस वगैरे सगळी चांगली आहे ह्याच्यावर
हो हो चांगले आहे सगळे चांगले.. हम्म मग आणखी
माझे मी जेव्हापासून कार्यावर वर्क करते तेव्हा प्रोजेक्ट पण भरपूर छान आलेत सोपे आलेत. समजेल अशे आलेत अशे काय फार अवघड वगैरे काय म्हणजे प्रोजेक्ट नव्हते साध सोपे प्रोजेक्ट आहेत समजेल असं सहज सम- सहज आपण करता येईल तसेे प्रोजेक्ट आहेत.
होय.
पेमेंट पण वेळेनुसार भेटतेच मग आम्ही तुम्ही आता या. फो ऑफ फेंडचं पेमेंट तुम्हाला अजूनर्यंत मिळाले काी नाही?
नाही अजून माझे हे कम्प्लीट व्हायचे आहेत ना? म्हणजे टास्क पूर्ण झाल्यानंतरच मला भेटेल.
पण माझे असे माझ्या कार्याच्या पेमेंट या- हेज्याच्यावर पेमेंट दाखवते एकशे बत्तीस रुपये दाखवते अजून प्रोसेसिंग होत आहे.
हम्म कशाचे कॉलचे? मला नाही दाखवत आहे ते
मला ते प्रोसेसिंगला पडले अस दाखवते सात आणि सात ते चौदा दिवसात वर्किंग डेज मध्ये मिळाला मिळून जाईल असं ते तेिथं दाखवते.
नाही मला काहीच नाही दाखवत तिथं फोन फ्रेंड म्हणून येत असत.
होय होय लोकवाणी म्हणून येतय. फोन फ्रेड म्हणून येते नाही लोकवाणी म्हणून येते पेमेंट ला
ते वेगळं दुसरे टास्क असतील कसं नाहीेत फोन फ्रेंडस वेगळ येते.
नाही पो न फ्रें लोकाक्षर आणि लोकवाणी असं नाव येते व्हलिडेशन आणि होनफिंच
येत काय??
हा पेमेंट ला वेगळं नाव येतंय.
हा हा हां
माज लोकवाणी म एकशे बत्ती तीस रुपये म्हणजे अजून सुरुवात अजून प्रोसेसिंगला आहेजून टस्क चेक व्हायच्यात जसं चेक होईल तसं ते पेमेंट पडल शक्यतो व मला असं वाटतय.
हमम. आणि काम करायला पण चांगलं वाटतें ना या बरोबर.
हो हो पेमेंटला पण जा त्या वेळेला मिळून जाते आपल्याला कळून येते की आपल्याला पेमेंट मिळत आहे म्हणजे वरती प्रोसेसिंगला पेमेंट. जची अंगसंख्या दाखवते ना वरती तिथं
होय होय.
त्यामुळे आपण काम करतो त्याच आपल्याला पेमेंट येत आहे. यासाठी दाखवते प्रोसेस त्यामुळे काम करायला असं काय वाटत नाही. फॉड वगैरे काय वाटत नाही.
नाही नाही. आणि? या बरोबर आहे आण की काही काम करताय काय?
नाही हे एकच काम करते ऑनलाईन हे एकच काम करते बाहेर कुठं वर्क करत नाही.
नाहीय काय?
नाही.
हम्म आणि चांगलं आहे ना? घरी बसून आपलं निवांत काम होऊन जाते.
हो आणि कधी पाहिजे तेव्हा करू शकतोय.
नाय आपल्या वेळेनुसार
होय असं की नाही की आताच्या आता लगेच पाहिजे एका तासाभरात असं पण काही नाही.
होय होय.
आपल्याला काही कालावधी दिलेला असतो त्या कालावधीमध्ये पूर्ण करायच असते.
हम्म आणि ते काळजी न होऊन पण जातय.
अ
ऑनलाईन हाय म्हणल्यावर काय सहज होतय.
सहज होतय आणि तेवढी मदत पण होते गृहिणीला
होय.
छोटे मोठे खर्च तरी निघून जातात.
हूं काही किरकोळ खर्च वगैरे असले तरी ते पण क्लिअर होऊन जातात ना
होय लेडीजसाठी मो फार मोठी संधी आहे ही कार्यावर काम करणे.
संधी पण आहे आणि हे म्हणजे अर्निंग पण चांगलं आहे म्हणजे छोटी म्हणा किंवा मोठी छोटीच का ओ म्हणजे मोठे मोठे पण अर्निंग होते यातून
होते होते मोठेमोठे प्रोजेक्टावरून मोठे मोठे आर्निंग होते.
ते वगैरे व्यवस्थित असली ना होतात चांगले काम होऊन जाते यात
होय होय.
हूं -
खूप छान हाय हे कार्या म्हणजे एक एखादा सपोर्ट मिळाल्यासारखंच आहे. प्रत्येकांना लेडीज साठी घरी बसून आपला फेग्नजीबल टायमिंग नुसार आपण काम करून अर्निंग करू शकतो.
हां
मी तर जेव्हापासून काम करते माझ्यासाठी तर खूप फार उपयोगी ठरलय. कारण मी भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट पण केलेत त्यामध्ये पण छान अर्निंग होऊन जाते. जेवढी अर्निंग ही जॉबला जाऊन होत नाही तेवढी अर्निंग आपण घरी बसून दोन तासाच्या कामात आपण करू शकतो.
होय होय होय.
हो मधी कनडा व्हॅलिडेशनचा प्रोजे प्रोजेक्ट होता. त्यामध्ये मी काम केलं एक महिन्याभराच जरी काम होतं ते महिन्याभरात मी भर नाय नाय म्हटलं त बेचाळीस हजार रुपये तरी कमवले असतील याज्यावरून हे तरी मी बाहेर जाऊन काम केलं असते तरी मला तेवढे पण मिळाले नसते.
हो मग चांगलं होते ना हम्म
आणि त्यात आणि मी घरी बसून एक किंवा दोन तासच हे काम करत होते तितक्या मी बेचाळीस हजार पर्यंत पेमेंट मिळवलय.
हा म
फार सोपं पडलं हे काम
होयच की,
कमी वेळेत जास्त इन्कम झाली.
होय होय होऊन जातय काम पण होतय.
होय.
वेळ पण वाचतोय आपल्याला
होय फार मोठीे इन्कम पण होते छोटी इन्कम पण होते.
हा आणि त्यातून अ आपण प ते म्हणजे स्वतःसाठी म्हणून पण वेगळा खर्च म्हणून पण त्याकडे
होय होय होय. आणि ह्यामध्ये इन्फॉर्मेशन पण आपल्याला भरपूर मिळते बाहेरची माहिती म्हणजे जस आपण की सन्मती प्रोजेक्ट होता त्यामध्ये लेडीज साठी भरपूर माहिती होती आता फोन अ फ्रेंड मध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींना कॉल करतो त्यामधून आपल्या कळून जाते की ते व्यक्तीचं त्या व्यक्तीचं म्हणजे आयुष्यात काय चाललंय आपलं काय चाललंय आपण त्याच्याशी बोलतो त्यावेळेला कनेक्ट होतो ना त्या व्यक्तीशी आपण त्या व्यक्तीशी कनेक्ट होतो
होय आणि भाषा सुधारण्याचा एक चान्स यातून भेटतय असं मला वाटतय कारण ज्यांच हम्म म्हणजे ज्यांचं मराठी वगैरे कच्च आहे तर यातून बोलायला किंवा लिहायला म्हणजे सहज शिकू शकतय
होय होय
हम्म इतकं तर यामध्ये हे हाय
आपण जे हो आपण जे प्रोजेक्ट करतो त्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतंच,
हो हो
नवीन आणि येथे पण आपण घरी बसून मोबाईलवरून ऍप चालवणं म्हणजे हे पण एक आश्चर्यच आहे ना
होय होय
हम!
आता हेच आपण बाहेर कोणाला तरी सांगायला गेलो असं अस‌ं आम्ही वर्क करतो म्हणून, कुणाला पटणारच नाही असं त्यांना असं फ्रॉड आहे असंच वाटतंय, कुणाला पटतच नाही आम्ही असं वर्क करतो म्हणून ज्या वेळेला त्यांना दाखवतो खरंच पेमेंट मिळतं खरंच वर्क आहे असं वाटते त्यांना
होय त्या पण जेव्हा पटतय की नाही त्यावेळी मग काम कधी येणार अशी उत्स्फूर्तता लागते सगळ्यांना
होय होय
हम्! आणि काय स्वयंपाक वगैरे
स्वयंपाक वगैरे मम्मी करत आहे बघा मी मुला पशी आहे.
हां हां बाळ झोपलय?
झोपलय ते पण सकाळपासून दंगा घालायला लागले आज ते पण
आता त्याला समजत असेल ना त्यामुळे ते पण दंगा करतय
हा त्यामुळे सकाळपासून काम झाले नाही आणि आत्ता कामाला सुरुवात केली.
हा हा हम् हम आणि बाळाला एक महिना पूर्ण झाला का?
होय झालं की एक महिना पूर्ण झालं
हा हा ह हम म्हणजे आता त्याचा दीड महिना झाला की डोस आहे बघा हा
होय होय आहे त्याचा डोस सांगितलय
आणि डोस वेळेवर घ्या.
होय किती तारखेला हाय?
आता कसं आहे माहित्ते काय बाळाला आपल्या दीड महिना पूर्ण झाला कि तिथून पुढं असे म्हणजे कुठ लसीकरण असते, तुमच्या भागाचं त्याप्रमाणे आशातही सांगतात त्याप्रमाणे करून घ्यायचं.
होय होय!
शक्यतो आता दुसरा शुक्रवार असतोय मग तुम्हाला त्यावेळी भेटेल जर जास्त उशीर होत असेल तर मग तुम्ही उपकेंद्रात वगैरे जाऊन घेऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही.
हा हा म्हणजे आता सध्या तरी दीड महिना होत आला चाळीस दिवस होत आलेत
हा पण दीड दीड महिना पूर्ण झाल्या नंतरच घ्या,
हा पूर्ण झाले
नय हा म्हणजे का आणि त्यानंतर पुढचे पण दोन डोस घ्यायचे असतात का नाही त्यामध्ये पण एक एक महिन्याच अंतर पाहिजे, याप्रमाणे घ्यायचं,
हां हां! ते काय महिन्याने घेतलं तर चालतय ना पुढची दोनत
दीड महिन्याचा डोस समजा आता तुम्ही जर अ पंधरा तारखेला घेताय तर,
हा
पुढचा डोस सोळा सतराला घेतला तरी चालेल, पण त्याच्या अगोदर अकरा बारा एवढ्या लवकर नाही घेऊ शकत तुम्ही,
हा हा!
ह् ठीक आहे चालेल ठिवू मग
आ हा हा
हा